हॅलो. हॅलो!
हॅलो!
हा येतोय आवाज?
हॅलो.
हम, हा येतोय ना म्हटला आवाज.
हा येतोय ना माझा येतोय का?
हा जरा मगासपेक्षा असं लांबून येतोय असं वाट ते लांबून बोलताय.
आता?
हा येतोय आता येतो येतोय. अ तुम्ही एखाद्या मला अशी डिशची नाही तर. अ बिर्याणीची वगैरे रेसिपी सांगू शकता तुम्ही मला?
बिर्याणीची रेसिपी तुमच्या दिदीला सांगितली ना.
सांगितले ना मग मला सांगा आता, मी बनवते दीदी पैशा छान.
तुम्ही त्यांना विचारून घ्या ना.
नाही. असं सांगितलं तरी चालेल.
तेनी जे. ते मला चिकन दम बिर्याणी विचारलीत की.
चिकन तंदुरी.
चिकन दम बिर्याणी.
चिकन दम बिर्याणी हा, मग सांगू शकता तुम्ही मला.
ह.
हां, मग ठीक आहे सांगा. मी पण ट्राय करेल ह, माणसे आमच्याकडे बारा तेरा.
बारा तेराच मग तुम्हाला, सरासरी चिकन किती लागत ये
आम्हाला. म्हणजे आम्ही असं का असं म्हणजे आमटी वगैरे म्हणजे काही रस्सा वगैरे केला ना तर एक कि एक किलो चिकन वगैरे आणतो. मटन पण आणतो म्हणजे चिकन एक किलो आणतो मटन. अर्धा किलो आणतो, मग रस्सा मटण्याचा करतो. आणि चिकन सुकं करतो असं हम्म.
अनिल भाऊ अनिल भाऊ. गिऱ्याक याले, गिऱ्याक काडून द्या.
येवूराले इकड वर्ती बसवले, ते येवूराल येवूराले. हा बोला.
तुम्हाला फक्त मॅनेजमेंट बघावं लागतं का.
हाव.
ह ह ह.
ते आता चहाता टाईम होईल ना.
हा त्याच्याम
माझ्या हॉटेलचां टाईमिंग सका माझ्या हॉटेलचं टाइमिंग सकाळी दहा वाजता चालू होते. माझ्या हॉटेल. म्हणजे दहा वाजता माझे कर्मचारी येत्या.
हा.
पूर्ण तयारी करूच तर बारा एक वाजत आम्हाला, आता बारा वाजले.
हा तयारी मग करायला लागत असंल ना?
हा.
अ हं. ‌
ते ते शिवालम. टाईम तो दे, आ हां हां.
रीस हा.
आता जर समजा तुम्ही, एक किलो चिकन घेतलंय. आता तुम्ही बारा तेरा लोक आहेत. एक किलो चिकनमध्ये समजा आरामात देऊ शकता तुम्ही दोन दोन तीन तीन पीस येतात.
हा हा हा, होय.
चाळीस रुपये कोणा कोणाला दिसतो. चाळीस रुपये भजी, पंधरा पंधरा. पंधरा दहा पस्तीस रुपये, नाही पंचवीस रुपये तर म्याच खर्च करेल. ह दहा रुपये दत्तून घेले.
हम हं हं.
आं माझ्या दोघांच्या नावर कसे पंचवीस रुपये माझा खर्च आहे पूर्ण दिवसभराचा. तिथ आहे म रपली. ते बी चहा आता यालाच पाहिजे ना ते पूर्ण, म्या बी नाही पेलते चहा. पंधरा रुपये त्याने चहा पिऊन घेले, वीस रुपयाचे त्या, दहाच रुपये खर्च आहे माझा कालचा. हॅलो.
हा. तुम्हाला ते रूल्स वगैरे वाचलात तुम्ही ह्याचे? कॉलिंगचे कॉलिंगचे. तिथे असं होत की म्हणजे बाहेर जास्त आवाज नको. विथ आप आपल्या आवाजापेक्षा दुसऱ्या
आपल्या आवाजापेक्षा दुसऱ्याचा आवाज आला नाही
पाहिजे हा आपण जास्त दुसऱ्याशी नाही बोलायचं वगैरे हा हा हा.
वाचलो, वाचलो ना मी ते पूर्ण.
ते काय होतं मग परत म्हणजे कट वगैरे होणार त्याचे चार्जेस वगैरे नाही का.
हा हा.
हम्म.
बराबर आहे. ती माझी चुकी झाली, मी उत्तर नसतं द्यायला पाहिजे समोरच्याला.
हा नाही काय करायचं माहिती हाय, म्हणजे तसं पण नाही. एखाद्या वेळेस अडचण असतेत की पण काय करायचं मग एक थांबवून ठेवायचं त्यांना एक पाच मिनिटं थांबा, आपलं टाइमिंग बघायचं. एक पाच मिनटं थांबा बोलायचं म खुनवायचं वगैरे ते काय होतं आता एखाद्या मध्ये कॉलिंगचं ते ऍड झालं तर मग चार्जेस कमी हे होणार आपलं डिस्कनेक्ट पण होऊ शकतो कॉल असं. म्हणजे माझ्या दोन कॉल तर तस झाले हा एक लेडीज बोलत होत्या. आणि मग ते त्यांचे मिस्टर वगैरे बोलायला लागले आणि ते त्यांना समजलं नाही, ते बोलस तोवर मग ते कॉलच डिस्कनेक्ट झाला सहा सेकंदलाच. असं
सहा सेकंद नाही पाहिजे, सहाशे प्लस पाहिजे.
हा हा हा, सहाशे प्लस पाहिजे.
सहाशे प्लस असला त तर कॉल रेकॉर्डला व्यवस्थित राहतो.
हा तेच ना, ठीक आहे असूद्या सांगा रेसिपी.
ती रेसिपी अशी एक जर समजा तुम्ही एक किलो चिकन आणलं तर तुम्हाला चावल किती लागायं तांदूळ.
हां.
तांदूळ जे इथं तुम्हाला समजा, एक सव्वा किलोच्या लगबग तांदूळ लागत हाय बारा जणांच्या मधी.
हा.
एक सव्वा किलो तांदूळ आपण जेथं चारशे घरचा कस भात करतो, डायरेक्ट पूर्ण पाणी त्याच्यातच आठवतो. तांदूळ मध्येच. तसा नाही तो चावल तसं नाही बॉईल करायचं त्याला जे तर पूर्ण मोकळं पाण्यामध्ये त्याला शिजवून घ्यायचं.
हम्म हम्म.
त्याला शिजवायचां असं की तू पंच्याहत्तर टक्के शिजला पाहिजे. चावल पुरा शंभर टक्के नाय शिजला पाहिजे.
हा.
पंचवीस टक्के जाई ना आता बिर्याणी मध्ये पूर्ण शिजून जात ते.
हो ना?
हा पंच्याहत्तर टक्के शिजवून घेतलं का, ते पूर्ण पाणी चाळून घ्यायचं. आपल्या चाळणीमधी चावल काढून घ्यायचे आपल्या साईटला. त्याच्यानंतर जे येत दही लागत त्याला पावशर.
हं हं.
दइ पावशेअर खडा मसाला समजा अ एक शंभर ग्राम खडा मसाला लागतो त्याच्यामध्ये दालचिनी तेज तेजपान दगडफूल त्याच्यानंतर कांदा जास्त प्रमाणात लागतो. तुम्हाला कांदा जवळपास एक किलोचा लगबग कांदा लागतो. काहून ते कांदा फ्राय बी करून टाकावं लाग तो.
हां.
तेलामध्ये फ्राय फ्रा तेलामध्ये फ्राय करून तो कांदा वेगळा, त्याच्यानंतर भाजीला आपण जो फ्राय बनीवणार आहे चिकन फ्राय त्याच्यामध्ये जवळपास पावशरभर कांदा पडला पाहिजे.
हा.
त्या हिशोबाने घ्यायचं तर जवळपास एक किलो दोनशे अडीचशे ग्रॅम कांदा कापावा लागतो, आपल्याला कांदा जे आहे ते लांबच कापाचा आपण जसा घरगुती कांदा कापतो घर घरगुती टाईपने कापावला लागतै कांदा.
मग.
तो कांदा जे इथं लांबाच कापास बारीक बारीक तुकडे नि करत हो.
हो का? हा ते उभा उभा ना.
हा उभा उभा. जसं तेलामध्ये टाकल्याच्यानंतर जे हाय ना तर तो तळले बी गेला पाहिजेत व्यवस्थित आणि काढले बी गेला पाहिजेत.
हा हा हा.
द्यायचं
हं हं.
कांदा फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये आपले मसाले काढायचे. मटण मसाला चिकन मसाला त्याच्यानंतर काळा मसाला. त्याच्यानंतर जे इथं हळद पावडर मिरची पावडर. त्याच्यानंतर थोडीशी आपली ग्रेवी मसाला ग्रेव्ही मसाला आता पॅकिंगच यायला लागली सगळे.
हो सगळं पॅकिंग मिळायला लागलं.
हां त्या हिशबान जय तर पूर्ण मसाले काढून घ्यायचे आपल्या चवीनुसार आपल्याला तीखट बनवायची का मेडियम बनवायची चवीनुसार मसाले काढून घ्यायचे.
हम्म हम्म हम्म.
थोडं भगोन्यामध्ये बुडाला तेल टाकायचं, तेलामध्ये पहिल्या खडा मसाला टाकायचा, खडा मसाला फ्राय करून घ्यायचा. त्यो मसालाच्या जे आहे ते बाहेर काढून घ्यायचा. वाटीमध्ये त्याच्यामध्ये आपलं जे मसाले काढेल राहते आपुण, पावडर मसाले. ते पूर्ण मसाले त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे कांदा पण त्याच्यात टाकायचा त्या मसाल्यामध्ये. कांदा कोणता आपण जो बारीक चॉक करू राहतो
हा हा.
बारीक कापेल. पावशेर कांदा तो कांदा त्याच्यात फ्राय करायचा मसाल्यामध्ये. आणि जो फ्राय करेला कांदा आहे तेलामधी, तो आपल्याला बिर्याणीवर वरून टाकायचं. त्या हिशोबाने जेई तर पूर्ण मसाला फ्राय करून घेतल्याच्या नंतर आपण चिकन सोडून द्यायचं त्याच्यामधी, चिकनला शिजवायचं काम नाही. चिकन नीस्त धुवून कच्च टाकाच त्याच्यामध्ये.
हा हा हा.
चिकन जर तुम्ही शिजवून टाकलं, त्याचा पूर्ण कस व्यवस्थित होत नाही. काम करून घेत हा.
हा.
ते जे आहे ना, पूर्ण फ्राय केल्याच्या नंतर तेच्यात चिकन टाकून द्यायचं.
हा.
त्याच्या हे पण करत असेल ना, असं म्हणजे सगळं भाजून वगैरे सगळं व्यवस्थित घ्यायचं. हॅलो.
फ्राय करेलं मसाल्यामध्ये जे हाय ना, ते चिकन सोडून द्यायचं.
हा.
त्याच्यावरून दही टाकून द्यायचं, पावशेर जे दही राहत आपलं. ते दही तेच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं, चिकनमध्ये त्याला मस्त पैकी एकदम कलसो धायचं घट्ट बनतं ते.
हा.
मग ते फ्रायजे तर पूर्ण बाहेर काढून घ्यायचं, एका प्लेटमध्ये. मग ते पातेलं जे हाय ते धुवायचंच नाही, आपुण जे चावल बॉईल करायलं राह ते शिजवला राहत ते, चावलचे जे इथ समजा. अ एक इंच भर चावल जे इथं आपण खाली बुडाला आथराचेत.
हा हा हा.
त्यांच्यावरून आपलं चिकन फ्राय टाकून द्यायचं. आणि वरून समजा, दोन इंच चावल टाकायचे त्याच्यावर. थोडंसं कांदा टाकायचा, आपण कोणता फ्राय करेल कांदा.
हा हा हा.
थोडासा वर कांदा टाकत राहायचा. पूर्ण भगुनं असं व्यवस्थित वरती वरती भरत भरत आणायचं, आन वरून जे येतं त्याला वीस मिनिट एकदम गॅसच्या कमी आचवर जे हाय ना, तर व्यवस्थित होऊ जायचं त्याला. त्याची तिथे बाप वाफ द्यायचे त्याला, वाफेमध्ये चिकन फ्राय. शिजूनबी जातं आणि व्यवस्थित बनतं.
हा म्हणजे वाफेला पाणी सुटून. मग ते बरोबर हेऊन मिक्स होऊन जात असेल.
हा, अशी रेसिपी आहे. तेच्यानंतर मग त्याच्यानंतर तुम्ही खाऊ शकता.
हा का, मीपण करते पण माझी अशी हे हाय मी तुम्हाला सांगते. ‌
हां.
माझी कशी आहे बघा म्हणजे. छान आहे मी पण मी पण बनवते, ते मला हे जास्त धम बिर्याणी वगैरे नाही आवडत. अ म मी जे बनवते ते आवडते. मी तुम्हाला सांगते हा अ कट. करूया डिस्कनेक्ट करूया. नंतर करते मी कॉल तुम्हाला, ठीक आहे सर?
हा हो.
हम्म.